हो ऐकू येते का?
होय होय येतेय.
हो हो चहा झाला क नाय?
हम्म चहा नाय अजून तुमचा?
चाललंय आता चहा करायची.
बरं
हो दूध ठेवायला जरा गरम होयला.
हा हा.
मगं दुधात थोडी साखर टाकलीय
हा.
परत मग जरा थोडं पाणी घातलं. पण ते प्रिमिकिक्स मिळतय ना
कशाचा?
गोळाच्या पोड्रीचा.
हा हा म्हणजे गुळा गुळ गुळ वापरतय का चहाला?
हा चहाला गुळ वापरतो खिसलेले गुळ गुळाचं पावडर.
हा गुळाची पावडर ते असं पॅक बंद डब्यात मिळते ते माहितीय.
त्या हा मग हे पण तसच मिळतेय ते ड्याब्यात मिळते हेज्यात आपलं कॅरिबॅग मध्ये भेटते.
हा हा म साखर वापरत नाही का?
नाही नाही साखर नाही वापरायची जरा उघच गोडी या सा ठी थोडीशी वापरायची.
अच्छा! म ते गुळाचा चहा असं म्हणत्यात तो करताय का तुम्ही?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
बरं
म आणि काय चाललय?
वातावरण कसं आहे पाऊस वगैरे?
मोठा पडला पाऊस तिकडं कसं आहे?
इकडं पाऊस सकाळपासून चालू हाय.
हिकडं एक आली पण कंटिन्यू अर्धा तास
होता होय.
हो शेतात काय चालूय?
हम् शेतात आहे की, बरवा माळवं लावायचं तेन चालूय आता. आता पावसाच्या हेनं चं की पाऊस नव्हता म्हणून काय लावलं नव्हतं.
हो. संपलाय चहा ठेवलाय. मं आणि काय
निवांत बघा तुमचं काय चाललंय.
आमचं काय चालू आहे की घरातलं शेतातलं
बरं.
आमच्या इकडं सध्या हळद केल्या आता शेतात परत भुईमूग केलाय.
ते का तुम्ही
हॅलो हो हो घेते ना,
हा हा
हा मंग तुमी डिंकाचं लाडू करता.
डिंकाचं लाडू आम्ही घरी नाही बनवतं विकतच आणतोय.
हम्म हा हा.
ते तुम्ही घरी बनवताय का?
हम्म हम् कसं बनवता?
आपलं खोबरं, खारीक परत ह खसखस ते परत अ हे हयो परत ना डिंक हे डिंक तुपात भाजायच. खारीक तेन नुसती भाजायची.
हा
आणि ते झाल्यानंतरनं त्यात अ काजूत पण असत्यात ना ते काजू बदाम परत वेलची मिक्सरला बारीक करायची आणि मिक्सरला करून झाली की त्यात जरा गरम पाण्याचा हात्टा म्हणजे शितोडा मारायचा पाण्याचा
हा
गरम पाण्याचा आणि शितोडा मारल्यावर त्यात जरा वेलचीच ते पावडर मिळत्या नई वेलची पावडर ह वेलची पावडर ते टाकायची वरणं आणि त्याच लाडू वळायच.
हा हा
आम्ही कालच केल.
केलं व्हयं कस किती किलो केलं. कसं तु खायला
ते नाही ते ह घरीे खायला. सगळं मिळून एक, किलोच लाडू झाल‌ की.
झाले होय. बदाम काजू ते पण घातलं काय?
हो. ते पण घातलं.
बरं.
मग आणि काय,
काय नाही पाऊस एक चालूय बघा, पावसात काय करता येत नाही.
हो हो.
जनावरांना वैरणीला काय केले?
जनावरांना काय थोडी आणतोय, हत्तीकास आणतोय की मळ्यातल स सकाळ सकाळी आणून ठेवत्यात दिवसभर असा पाऊस लागतोय म्हणून. त्या नंतर जायला लागत नाही.
हिंडायला सोडत नाही.
हिंडायला सोडत्यात की आता.
हो हो
सकाळी एक तास दोन तास संध्याकाळी एक दोन तास
आम्ही पण आता तसंच चालू केलोय हिंडायलाच सोडतोय.
हो. तेच्यी पोट भरत नाहीत ना त्यांची हे या हेजात. आता कसं, हिरवळ उगवलेलं असतंय सगळीकडं.
हो हो.
हं.. खातेत फिरून थोडं थोडं शिल्क शिल्क. हा मग.
काय नाही बघा तुमच्याकडचं की, शनिवार आहे जायचं.
हां. बाजार नाही आज.
हो तिकड असतो. तुमच्या तिकडे कधी असतोय.
अं आमच्या इकडे काल हिंगण ब हो का, आणि कवठेमंकाळचं‌ असतोय तो. हम्म.. मंगळवारी असतोय.
कुठे असतोय?
होय, मोठा असतोय. सकाळपासून असतोय तो, दहा वाजल्यापासून नऊ वाजल्यापासूनच व्यापारी ते सौदा होतंय नी.
हा.. हा..
शेतकरी लवकर आलेले असत्यात.
हो.
किंवा ते भाजीपाला विकणारी व्यापार -व्यापारी. घेऊन विकणार नसतात‌ ते, त्यांचा धंदा लोकलची ती असतात.
हो.
मग ती जागा पकडायसाठी लवकर यायला लागते नी.
लागते हो. मग एकेकांची जागा फिक्सच असत्यात ना.
होय.. होय.. फिक्स असतेच.
हो. आणि काय मग, हां..
आणि मग भजी तेन काय, आज बनवलं नाही काय वडापाव वगैरे,
आज भजी पिठं मळून ठेवलेलं.
काय ते,
थोडं पीठ मळलेलं.
हां.
एक किती दोन तीन, तीन केलो. बहुतेक मग तीन चार घाण्याचं मळलेलो.
हा हा
हो एक पाच पाट्या
हा हा म्हणजे किती प्लेट झालं त्यात
त्यात तसा अंदाज लागत नाय ओ.
म्हणजे भरपूर होतय ना
हा भरपूर होतय हा तीन किती रुपये? पंचवीस हा
ते वीस पंधरा पंधराचं हाय वाटत आमचा काय नाय ओ नाही नाही.
हा हा आणि चहा
वडापाव घे चहाका रेट हाफ पाच फुल्ल धा मग, हाप म्हणजे पेपर कप पण नाही, आणि काचेचं कप पण नाही.
म्हणजे तो पेपर कप कितीला?
तो पेपर कप पाचला काचेचा कप सातला आणि हेजा असत्योय की मोठा पेपर कप एक हाय त्या जसा फुल पेपर कप च्या पण मोठा तो पंधरा रुपये
हा हा तो घेतात येवढा मोठा
हा घेत्यात की
हा हा
हो. तुम्ही पावभाजीची रेसिपी सांगता का?
हा सांगते पण
हा सांगा तेची नाव कां
हॅलो
हॅलो मग आणि काय चाललंय
हा पाऊस खूप हाय इकडे हो का बर
हाय की आता
शेतीसाठी खरं चांगलंय ना पिकं येत्यात पिकांसा साठी तर पाऊस पाहिजे होय.
आणि काय म
हा नमस्ते
जनावरांसा ठी काय केलाय
ओ टी पी दोन रायलत
चालतय की
वन टू थ्री
अच्छा अच्छा.
बर
हरलात ना. हॅलो आणि काय
काय नाही. काही गिरायीक आलेत काय. हा हा
हो
दिला का नाही चहा मग.
सांभार एक्साईज हॅलो
हा बोला की.
चहा झाला की नाही.
चहा नाही. आता करायचा.
हो हो आमचा झाला की. तयार केला आता.
थांबा
हो